हॅलो
हॅलो हा हा येते आवाज बस
सोनाली कोणाज का आ डाकला लागत ना
माझ्या ठाणीच आहे
मी तेसला सोनाली विशाल संखवाडीऊन राहिला म्हटलं सोनाली नाव कोण ्रयल
अगं पहिले लेडीजच होती ना म्हणून मग तिचं नाव टाकून ठेवलं तुम्ला
अ मी तेच म्हटल की सोनाली संखपाळ कोण आहे हम्म हम्म
मारला मिसतो फेकायचा कोणी तो पुसण्यात आला नाही तोतकड धर काय म्हणता पाहिले धरा बोला
ह
बरा मी नाही सांगत तु म्ीच सांगतं
काय झालं
हॅलो हॅपी बर्थडे
हा बोल हॅपी बर्डे माया है हॅप्पी बडथडे तर हहत माझ बर्थडे्यायचा तेव्हा तुम्ही होताना फोन
माझ लवकर कराय आम्हाला माहिती एवढं लवकर जाणार आहे हॅपी बर्थडे
डा
हॅलो
करायचा म शिून फायदा सेठानी सांगून
हॅपी बर्थडेडे यु आहे यु हॅपी बर्थडे म्हणतोय युही हॅलो हॅलो हॅलो आवाज येत नाही. हॅलो बोलूनच नशन राहिली ती हॅलो जाऊ द्या पॉइंट पडताय त्याच्यावर पडू दे